आ
दापोली कस काय आला होता
अरे इकडे गेल्लेलो कुड क केशवराजला आपण गेलो ना माग तन्मय वगैरे तिथच आणि ह्या टायमाला गेलो ना लई गर्दी होती
भर भरपूर माणसं होती तिथं
हे फिरायला आलेली
हा
जास्त करून आहे ना इथली होती एम एच बारा
निवाले
तर उनाळ्याचेे येतात जास्त लोक
हम्म
उन्हाळ्याचे येतात जास्त
हो तेच असत तरी इकडं पडीक जास्त तर गाडी त्यांची एम एज बाराच दिसतात
ह
जेवण खाऊन जेवून खाऊन बसल हम्म ती देत होती खायाला
आणि एक पाणी तिथलं कमी झालंय रे
मंग ते याच वरतून येतय ते
ते वरून येत होत ना ते कमी झालय पाणी आता थोडं आणि ते बाजूला असं पाणी साचून ठेवलेलं ना ते पण पूर्ण क्लीन करून टाकलय साफसुथरं
पूर्ण पाणी म्हणजे साठवून नाही ठेवत पूर्ण खाली करून टाकलाय तो हुं आता पावसासाठी बहुतेक पूर्ण साफ करून टाकलय
पाऊस आहे तर आता पाऊस आल्यानंतर मग पाणी काही जात नाही ना लवकर
नाही तर जाणारच नाही
हुं उन्हाळ्याचंच एवढं पाणी असतें मग पावसाळ्यात तर भरपूर पाणी असेल तिथं
हू हू
आपण जाऊया एक दिवस कधीतरी प्रतीक्षा प्रतीक्षा सारखी नाचते जाऊया जाऊया पण काय आपल्याला टाइमच नाही भेटत आहे
हुं हुं
लिखाण काम एवढं हाय तिझच कंप्लीट झालंय पूर्ण नी आपण बघत बसलोय तीज्याकड
हुं हुं हुं
एक सोबत झालं असत तर आज गेलो असतो आपण
हो
मग घरी एकटीच वाटतं ती
हो एकटीच आहे ती रानसर गेली सगळं
हे सगळे घरी पलतात की
तू बस वहीच आण पेन आहे माझ्याकडं ते घेतय लाईन मारून
बर आहे तुमचं तेवढं तरी भेटतंय
काय बोलते
तेवढं तरी भेटतं
हो काय बाबा त्यासाठी पण मस्का माराय लागतय. हाता पाया पडायला वीज घेऊन आली असतीस तर बरं झालं असता आता बस तुला मी आणतो मी आणतो मी आणतो. अहं हँ असं ऐकून घ्या लागते माहि
काय ऑप्शन नाही आता काय
हम्म
नडडे तर नाही नाही कॉलेज हम् दोन्ही साठी नाकायचे सिंगल सिंगल लाईनू
माची म्हण त्या
कोण बोलला बी एस आहे ठी काय करणार बीएससी आयटी करून काय करणार
कुणी सांगितलं बीएस सी आयटी वगैरे काय तुला भ पगार काय तुला काय तू तोच काम भेटणार आहे असं आणि बी कॉम केला तर हम बीकॉम केला नंतर बीकॉम कर अकाऊंट वगैरे गणित तुझ एवढंच चांगला हाय थोडाफार थोडाफार बँक ऑफिस को हम हम काय करू
माझ्या भावाच तरू गेलं सगळे
काय बोलत
केस गेली सगळी माझ्या भावाची
सर्व विषय गेले
हो श म्हणज बावी झाय पा पण ह
सीएटी काय नाही मार्क वडले
नाही ए पीसीबी ला दोन पर्सेंट येत
बाई विश्व विक्रम एवढी मार्क
हो नर्सिंग सिटीला
केलाग दे वडले
चोवीस चोवीस
बापरे लच कमी भेटले
हो चायच्या पुढे तरी अस पाहिजेत हम्म
ह
आता काय रिपीट करा सांगितलं बा
हो रिपीट म्हणजे आता एक वर्ष असंच थांबणार आहे
हो तस झाता
हम्म हम् बीएससी मध्ये जाणार आहे तो
बी एस एस करनारद
नाही म्हणजे काहीतरी ब दुसरं म समजा फार्मसी वगैरे किंवा काही तरी पण मेडिकल निच्यातच
मेडिकल मध्येच काय पीसीबी
हो अजून पीसीएम चा रिझल्ट राहिला आहे आता आहे प
हम्म
ज तुच्यात जर पडले चांगले तर फार्मसीत घेता येते ऍडमिशन
डिसेबरून
हो
कसं काय
जमते जमते मी बघितले.
असेल तर चांगलंय की दुसरं असेल ब तिथं हे सोनू कुठं आहे. बायकुठ आहे. अ सपोर्टर असेल ब खोली तो घेऊन ये. काय का आपण आयटीच का बीकॉम का बीकॉम ला ग्रॅजुएशन बीकॉम केला तरी चालेल. डीग्री ग्री बीकॉम कुठे का टेटवेलीत करणार आहे मग खेडला खेडला कुठे बीकॉम आहे? आहे की, हम्म मला नाही बोलले तर बीकॉम ला नाही हयाला गेलाय आयटी आणि असे करून पोलीस भरती करणार आहे. हंम तो पण नर्सिंगच करणार होता. मग मार्क कमी पडला. किती भेटलं आणि ती दुसरी कोण वाकवलीतली पोरगी विचारणार होती ती. तिला किती पडलं? नाही विचारलं मी आणि अजून एक कोणतरी करणार होते कोण घोलेची बहीण. श्रावणी तीच काय तन्मयची ब ओळखीची होती दोघी करणार.
विचारायचं किती मार्क पडलं म्हणून
तुम्ही तिला तिचे मार्क सांगितलं ना विचारलं ती म्हणते एवढ हुशार आहे तुझा भाऊ मग माझ्या पेक्षा हुशार आहे. हम् कोण दीक्षा? जाधव वाकवलीतली कोणाची बहीण बबलीची बहीण बबलू च बोला ना काय माहीत? कोणाची बहीण ती? ते कधीपर्यंत रिझल्ट लागणार आहे.
कशाचा
हे पीसीएमचा किती फी आहे?
लागेल याच हप्त्यात
हा..
ह्याच हप्त्यात लागेल.
हम्म हमम सात आठ हजार आहे. फक्त सात आठ हजार. की साठ हजार काय कमी आहे. माझी किती फी आहे माहित आहे. त्याला करायचंय म्हणून माझी फी किती माहिती आहे? किती असेल अंदाज नाव हं तरी वीस आ..
तुझा रिचार्जे संपला फ्री चा हॉटस्पॉट देतों.
एका हम्म
लेट संपला उरकाय येत नाय व्हय लवकर नाय लेट संपला. अ लेट संपला संपला वाटतं तिचा
एका वर्षाची किती माहिती? किती? एक लाख पंधरा हजार.
अ जोला भर ये आता एक हॅलो! आपली फी किती आहे रे?
बोल.. बोल..
आपली आहे ना कॉलची फी किती आहे? हॅलो!
एक लाख पंधरा हजार.
ह तेच बहिणीला ऐकायचं होतं ते बोल तेवी फी नसते
हा हा हो हो एमबीबीएस वाल्यांची दोन लाख आहे
दोन लाख काय प्रायव्हेट असेल तर पाच लाख पण असते वर्षाची बिरडी
अ प्रायव्हेट असेल तर पाच लाख होते हा कर हो